नम हॅलो हा हा बोला ताई येतोय आवाज
हो हो हो व्यवस्थित य आहे अ काल आपण केळवणाबद्दल बोलत होतो बरोबर
हो
हो आणि काय असत पतच जेवण आणि लग्नानंतर पहिले साखरपुडा तर करतात असतं मर.
हो आमच्याकडे सुपारी असते. सुपारी बघण्याचा कार्यक्रम होतो नंतर सुपारी फुट्टे मग साखर. कडा.
ओके ओके ओकेके सुपारी म्हणजे ते नातेवाईक मंडळ येतात आणि काय म्हणतात त्याला ते ब आणि मग ते ठराव करतात ओके असं काहीतरी असतं ना ते
हम्म हो कधी सोप
त्याला काय म्हणत पंच पंचने हा काय म्हणत होतो मी तुमचे लक गावकरी पाच तुमचे पंच टाईपच असतात ना ते लोक तुमचे नातेवाईक मान्यवर असतात तुमच्या हच्यातले ना बरोबर नात्यातले
हो
ग ते दोन्ही कडचे असतात कि मुलाकड फक्क्ष असतात की दोन्ही ज असतात लोक सुपारी पोडायला
हा दोन्हीकडचे असतात ना
दोण असतात ओके ओके ओके म्हण जे काय करतात फक्त आपलं सैरीिक जुळली आणि मग सुपारीफोडे असं
हो कची सुपारी हो म्हणजे आहे ना मान्य दोघण पण मुलीकड
ह हा मग तेव्हा देण्या घेण्याचं पण ठर तेव्हाच की नंतर असत परत
हा तेव्हाच ठरतं मग सगळं
ठरत का ओके ओके ओके ह ह आणि मग तो एक विधी असतो की जास्त फक्त बोलणी होत आणि सुपारी फडतात असं असतं की काही विधी पण असतो
विधी असतो ना म्हणजे मामा मुलीकड मामा मुलाकड क्षमामा म मग बोलून घेतात ते मग आहे मग सगळ्या दोघां साईडला मान्य असेल तर मग
मम तो पूजा टाईप करतात काही का असं काही करतात का तेव्हा नाही ना नाही नाही नाही अस अस हा ह नाही तर प्रकार पाहिलेला नाही कधी म्हणून जास्त विचारलं माहितीसाठी काय असतं नेमकं असं ह हम् हम् ह् आमच्याकडे केळवण होत लग्नाची आधी बोलणी होतात तेवढ घेण्याचा तेव्हा सन सुपारी पार काही नाही होत साखरपुडा होतो मग व्याही भोजन एक प्रकार असत आमच्याकडे म्हणजे लग्नाच्या आधी मुलीकडचे मुलीचे आई वडील अस अस त्यांना जेवायला बोवतात त्याला व्याग भोजन म्हणतात व्याही भजन असतात तस ा ते असत आधी त्याच्यानंतर मग केळवण मग म झा केळवण वगैरे ते आपलं असतं त्यानंतर लग्न त्याच्यामुळे श्रीमंत पूजन पण आधी करतात अगोदर अ लग्नाच्या आदल्या दिवशी वगैरे असत ह
आच्याकडे वरात असते पहिले अ लग्नाच्या आदल्या दिवशी नवदेव मिरवतात असं घोड्यावर वगैरे बसवून अ डान्स भरपूर चालत इकडं मेहंदी हल्दी ह
पण आपण लग्नाच्या आल्या दिवशी म्हणजे घाणं भरणं किंवा ते हा ते कर हळद लावणं
हो
ळ करळणं फक्त नॉमिनल असतं फक्त पानं आणि फक्त आंब्याच्या जस्ट तोंडाला वगैरे त्या मुलीच्या लावायच्या बाकी का सगळना वगैरे लावत लाव बसत नाही जास्त काही करत नाही
आमच्याकडे नाात्यावर दळली जाते हळद
हा प्टी लावत फक्त मु अखख्या जनतेला लावत बसत का ते ह असं काही करत नाही करत मुली जातला असतात एवढच असत खूप असं काय करत नाही हो हो सगला सगळयला लावतात ओ सगळेच पिवळे पेळळे होऊन जातात ओके ओके तस नाही करत फक्त मुलीला लावलं विषय संपला विधी संप
का आमच आमचं म्हणजे मुलाला लावतात पहिले मुलाची आवडले
हो हो ती मुलीला आणून लावली जाते ते बरोबर तेच आहे
हा
अचान तईंकडे लग्न झाल्यावर हे पण अस ज गोंधळ असतो
हा गोंंदळ देवाला जाऊन आले कि गोंधळ करतात बरात पण असे ल
सत्यनारायण ची पूजा आता असते बऱ्याच लोकांमध्ये लगे ण आणि त्या त्यानंतर मग ते गोंधळ किंवा काय असल जची जी पद्धत अस तस ते पड करतात
जेजुरीला जाऊन आलं का तिकड देवना करावा लागतो गोंधळ
अ गुंधळ असतो आणि
जेजुरी का सारा रहिवत आहे ना
हा हा त्यांच गंधळ असतो का असं असतोप
जजोरीला जाऊनला क म करावा लागतो
हा ह ह ह ते कोकणातव पद्धतशी नाही गोंधळ वगैरेची त्याच्यामुळे तेवढी माहिती नाही दि हो अ कोकणात तकं काय होत नाही तं म्हणजे असेल त्यांच असेल तेव त्यांच होत पण असेल माहि
म्हणजे लग्च नाही असं पण आपण जर गेलो ना म्हणजे आम्ही इकडे तर मग लागतो
हो हो हो हो अस अ काहीच असतं आमच्याकडे कोकणामध्ये ह्याच्यात बोर्डर म्हण पण एक असतो लग्न म्हणजे झाल्यानंतर करचातात बोड ये जे असतो तो केला जातो
नंतर मग मांडव प झालं का मग व्याही बोला मांडव परतनी म्हणतात त्याला आमच्याकडे
ते पाच फत ना कोंबडी मटण वगैरे काय करतते ओके ओके ओे ते ते काय ते कस क लग्न चालेवर असतं ना
ह लग्न झालं म्हणजे आ अ तिकडच्या वेही वगैरे सगळे
ते त तु तुम्ही नंतर बोलवता ते आम्ही आधीच बोलवत लग्नाच्या आधी त्याला व्याही भोजन म्हणतात ते आम्ही आधी बोलवतो लग्नाच्या आधी बोलवतो आणि तुमच्याकडे म्हणत की तुम्ही न तर बोलून ते मग मांसाहार वगैरे दिला जातो
आधी पण येतात आणि नंत पण येतात हा दोन्ही पण खयचे ह म्हणजे तिकड ऊन गेले का मग परत त इकडचे तिकडे जात
ओके ओके ओके इक्वल इक्वल झालं पाहिजे इक्व आणि खर्च पणतो म दोन्ही कसा लोकत लग्नाचा खर्च तर एकालाच करायचा
नाही आता कसं असतं म्हणजे कपडे वगैरे मुलीकडचे म्हणजे प्रत्येकाच वेगळं असत
हम् हम
काही मुलीकडचे म्हणज मुलाकडच आणि मग मुलाकडच्या मुलीकड
अ जी काय माणसं येतात लग्नातला वगैरे त्याचा जो खर्च होतो तो काय अर्धध वाटून घेतात की एका मुलीनीच करायचं असं
आता बहुत एक्सायटेड करतात कारण मु म्हणजे मुलाचा खर्च मुलंच करतात आणि मुलीचा
हो आता आता करतात आमच्या वेळेस मुलीनीच खर्च करायचा होत सकाळ मुलाच म्हणजे द चा खर्चट करायचा असं
आणि मला सड स मग मुलीच्या वाटलं सगळा इकड
वर्डन येतं
नाही मुली म्हणजे लग् लग् खर्च मुलं इकडेच करावा लागतो ना मुलीलाच करावा लागतो मुलीला म्हणे मुली
हो हो हा म्हणजे दोन्ही तडचा खर्च दिस मुलीचच वडील करायचंय आता जरा सुधारणा झाली की दोन्ही जण करतात
हो हा आता ब दोन्ही साईडला करतात किंवा मासं झालं आता मुली कमी झालेला आहे खूप प्रॉब्लेम येत आता मुलीच नाही अस झालंय तर मग का
लग्नाला मुलगे मुलगीच नाही मिळत अशी करते खच त्याला आपणच जबाबदार आहत ना आपलीच नक मुलगी आली किली नको म्हणून हे करून टाकतात मग काय मुली कुठून जलवाला येणार तु येवणार मुलग्याच मुलग्याच हवे ना मला मुलगाच झालेय मला मुलगेच मुलगेच झाले
म मु मुलींवण आली आता मुली आता पहि चॉईस करायचे मुली म्हणा आतालटं झा आलं मुलींनाडी म्हणाली मु म्हणजे मुलीच चॉईस
मला वाटत पूर्वीच्या काही अगदी पूर्वी असं ऐकिवच होत मुलीला हुंटाजवळ आणलं जायचं परिस्थिती परत येणार आहे मुलीला हुंड्यारी बाबा आमच्याकडे आता असं होणार आहे
ब
हो काढलं काम दिसायला सांग ता मग शोधून शोधून आणले पाहिजे ना अस कोण असत
मुलींची कमतरता सगळीकडेच येत
हो हो सगळीकडे सगळ्या समाजात आहे आणि असं नाही क हा सगळीकडेच असं आहे आणि काय झालं काही मुली ज्या शिकतात एकदम हे होतात त्या आपल्या समाजातपतातच असं नाही ते कुठे काही करून म्हणजे दुसरा हे करून पण मोकळी होतात मी मुली संपलंय ना असं पण आहे ती पण बाजू एक
पण करतात आता का समली पण मॅचर होऊन जातात मग त्यांना पण त्यांचं
तेव्हा कसं अठरा वर्षी लग्न करा थोडे मुलग दबब म्हणजे ब ना आई वेळी तला हे करा थोडा कंट्रोल असायचा आता एवढं कंट्रोल पण नसतं मुलगी म्हळे मी माझ्या मनाने कणार तुम्ही कोण विनत करणार माझा र्ण मी घेणार असं म्हणजे
हो
स् मुलीच त्याच्यामुळे नाही चालत काही करू शकत नाही ह मुली सांगतात असं झालंय
हम्म
आणि अपेक्षा पण खूप वाढल्या ज त्यांना पण त्यांच्या पगारापेक्षा जास्त तर बघार माला मला मा अपेक्षित असत अस अस त्याच्यामुळे पण एक झालं आहे टेट आलेली त्या मुलींची ल लग्न पण रखं देत या कारणामुळे
हा ह
असं हॅलो हॅलो
हॅलो हा बोला
हा हा म आवाज येतोय ना म्हटलं हा हा हा हां ओके म्हट असं झाल्यावर मुलींची क कुठे होतात काय खेळ नाही होत
काय तई
मुलींची पण नाही होत झाली लग्न जास्त पगारवाल्या मुलीं जास्त प्रकारवाले मुलगे हवे असतात त्यांची नाही हो त्याच लग्न असं म्हणते मी तोही खंड पडतोय असं अ हो
धन्यवाद
बर बरं चालेल आता संपवते आपण नंतर कधीतरी बोलू घे प्रोग्राम बद्दल
चालेलल